हॅलो....
हॅलो नमस्कार काय म्हणताय.....
मी मी बरं आहे तुम्ही सांगा तुम्ही बरं आहे-
हा हा मी पण ठीक आहे अ काय आता हे मुलांच सगळे सुट्टीया वगैरे आता झाल्या स्कूलच्या आता त्यांची स्कूल स्टार्ट झालीय आता चालू आहे काही ना काही त्यांच अ म्हणजे थोडस नवीन नवीन ए बुक्सला कवर्ह घाला नवीन काहीतरी त्याच स्कूल च शॉपिंग वर्क त्यांना
हे हे आजकालच्या मुलांना ना ते दरवर्षी त्यांना नवीन पुस्तके पाहिजे तर ते हायच आहे ते कंपल्सरीच आहे पण बॅग पण नवी बॅग बॅग पण नवी हवायला पाहिजे शू
हो ते ना परत रिपीट यु करत नाहीत मुलं रिपीट य करत नाहीत आणि इव्हन आता आम्ही कसं आम्ही जेव्हा लहान होो तेव्हा आमच्या स्कूलच्या इथे कसे युनिफॉर्मचे होते तर आम्ही काय करायचं त्याला ते खाली अशी पट्टी असायची ती अजून अनफोल्ड करून त्याला मोठे करून घालायच हो त्यामुळे पण आता मूल ते डायरेक्ट डिनाय करतात आम्ही नाही घालणार म्हणताते कपडे आम्हाला न्यू कपडे घ्या इव्हन बुक्स पण ना आम्ही काय करतो जे हायर क्लासेसचेे स्टुडंट होते ना त्याचकडे जायचो त्यांना आम्ही रिक्वेस्ट करायचो की तुमचे बुक्स असतील तर आम्हाला द्या नाही कागमही त्यांचेुस य करायच की क
आत्ता काय केलंय गव्हर्नमेंटनी किती त दरवर्षीला सिलेबस चेंज करून टाकतात की पहिली बुक् सनला युजच न आयला पाहिजे हा
हो पण मग आम्ही काय मी काय करते माती का माझ्या डे आयडिया काय केलीय मी मी सगळ्या बुक्स तशच जपून ठेवते ह्यांच्या आणि मग त्या बुक्स मधलेच जे पिक्चर्स वगैरे असते असतात किंवा त्या बुक्स मधले जे वर्डिंग असतात किंवा काय कधी यूज करता येतात आर्टिकल्स ते सगळे मी परत री यूज करते ह्यांच्या अँक्टिव्हिटी साठी आताच जे क्युरी क्युल म ना त्याच्यामध्ये अऍक्टिव्हटीला पण मार्क आहेत म्हणजे पहिले आपल्या वेळेला काय होतं फक्त अभ्यास पाठांतर ओरल म्हणे ह्या फक्त मार्क असायचे आता ह्यांना काय केलंय ते सगळं क्युम्युलेटिव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुम फक्त ओरल तुम्हीऍक् क्टिव्हटी काय करताय तम्ही बाकी किती पार्टिसिपेट करताय बाकीच्या क्टिव्हटीज ममध्ये बाकी काय त्यांनी सांगित असे त्याच्यामध्ये त्याच्यावर सुद्धा त्यांना मार्क्स आहेत सो म्हणजे आत्ताच्या मुलांना आहे कॉम्पिटिशन आहे म्हणजे बरीच त्यांना आणि त्यांना सगळीकडे क्टिव्हहावं लागतं म्हणजे तुम्ही स्पोर्ट्स म्हणा किंवा सिंगिंग डान्सिंग म्हणा किंवा रोजचा अभस म्हणा सगळ्यांना त्यांना ऍक्टिव्हहावं लागतं म्हणजे ही जनरेशन थोडीशी अशी आहे
बरोबर आहे सगळे करना पूर्ण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे फक्त अभ्यासात को ऍक्टिव्ह राहिलं ना मग ते पुरेसे नाहीई
फक्त तेवढं करून नाहीये हो हो ऑलराऊंडर व्हावं लागत ऑलरांडर व्हावं लागत सगळीकडे आणि म्हणजे काय झालं ना ऍक्च्युली मोबाईलचा खूप युसेज व्हायला लागला हचा तर ते मोबाईलमुळे ना त्यांना आ ओपन आणि सोशल प्लॅटफॉर्म सगळे ओपन झाले तर त्यांना सगळ म्हणजे हे त्यांना करावच लागतं म्हणज त्यातलं गो थ्रू त्यांना व्हावच लागणार आपल्या जे मुंनाना काही ह गोष्टीपासून सुटका नाहीये जस इंटरनेट वगैरे एखाद्याने आता आपल्या वेळेला लोकांना नव्हतं माहिती पण ते सर्वाइव्ह झाले पण आता यांचं सर्ववायइवल त्याच्यावर ते डिपेंडंट नाही आहे. ह्यांना सरवाईव्ह करण्यासाठी हे सगळे शिकावेच लागणार लॉजी जसं ए आय झालं किंवा हे हो आता म्हणजे पहिली पहिलीच्या पहिलीच्या क्लासला आता ए आयचा सब्जेक्ट आहे. वेगळा म्हणजे मग आपण इमॅजिन करू शकतो, की आता ग्रोथ कुठल्या लेव्हलला आलेली आहे. म्हणजे लोक लहान लहान मुलं दोन दोन, तीन तीन वर्षाचे जे मुलं आहेत ते प्रोग्रामिंग करतात.
हो आणि प्रोग्राम करून करून कितीतर मुले छोटे छोटे ते ते खूप पैसे कमवतात.
हो ते स्वतःचं पेटंट पण म्हणजे कारण की आता इझी झालाय ना त्यां कोड जो आहे ना तो कोड पूर्ण त्यांना डेव्हलप केलेला कोड त्यांना चाट जीपीटी वरून पूर्ण मिळतोय तो कोड जर त्यांनी त्यांच्याकडे ऑलरेडी रेडी असेल आणि थोडं फार तर त्यांना त्यांना स्वतः ट्रिक करता येत असेल च्या हिशोबाने मला अशी गेम बनवायची तर, मग मी त्याच्यामध्ये काय टाकले पाहिजे पॅरामीटर हे जर त्यांना कळत असेल तर मग ते ऑटोमॅटिकली म्हणजे ते जिनियस टाईपच झालं ऑलरेडी कमप्युटर त्यांना सगळ काढून देतोय. त्यांना वन बाय वन लाईन लिहावी नाही लागत जेव्हा की आपल्या वेळेस जे कोडिंग होत ते कॉलेज मध्ये मुलं करायचे. त्यावेेळेला आम्हाला कॉलेजमध्ये हे शिकवलं होतं की लाईन बाय लाईन कोड कसा लिहायचा. लाईन बाय लाईन त्याला डिबक कसा करायचा, की त्याच्यामध्ये काय एरर आहे का हे कसं फाइंड करायचं? हे आम्हाला शिकवायचे ते आता शिकवायची गरज नाहीये बिकॉज कम्प्युटरला ऑलरेडी फीड आहे. आहे असं आणि तुम्ही चार जी पीटी तर ए आय तर एवढ्या प्रकारचे आलेले आहेत, आता एवढ्या प्रकारचे आलेले आहेत. की म्हणजे त्याला काही हेच नाहीये की, तुम्ही कुठेही तुम्ही नॉर्मल तुम्ही तुमच्या फोन मध्ये पण एक आपल्या व्हॉट्सपला जो मेटा एआय असतो त्याला सगळं तुम्ही प्रश्न विचारू शकता.
हो बरोबर आहे बरोबर आहे.
मी तर असं पण ऐकलंय की त्याला तुम्ही डायरेक्ट हे पण विचारू शकता म्हणजे हाताच तुमच्या आमचा फोटो जर तुम्ही काढून टाकला तो तुम्हाला कुंडली सांगतो तुमची पूर्ण म्हणजे एवढं सुद्धा अडव्हान्समेंट आलेली आहे, की त्याच्यामध्ये फीड जो डेटा फीड होतो ना तो म्हणजे प्रत्येक प्रकारचा कुठला असं त्याच्यामध्ये अ कुठला टॉपिक असं राहिलाय असं नाहीये. प्रत्येक टॉपिकची त्या एआय मध्ये फीड असतो, की आताच जे लाईफमध्ये काय चालय टेक्नॉलॉजी काय चाललीय किंवा अ म्हणजे लेडीज लोकांच्या लाईफमध्ये काय चाललंय लेडीज लोकांची मतं कशी आहेत. जेंट्स लोकांची मतं कशी आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही टॉपिक विचारा त्या ह्याला त्याच्याकडे आन्सर असत, सगळं उत्तर असत त्याच्याकडे. आणि ह्या मुलांना अशा म्हणजे एवढ्या हाय लेवलचा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे मग त्यांना जिनियस व्हावंच लागणार आहे. त्यांना आता अडाणी राहून चालणार नाहीये. हो बाकी तुमचे मुलं काय करतात टाइमपास म्हणजे त्यां काय हॉबीज काय आहेत? त्यांच्या पण बघतात का ते फोन बघ
मी फोन माझा मुलगा बघते, माझी मुलगी तिला तिला फोन भेटले ना फक्त जेवासाठी भेटतो. पण जीचं जर जेवण झालं ना त्याच्या हातातलं हातून फोन घेते ते कायच बोलणार नाही.
हम्म.
जेव्हा भेट तर मी चालेल टीव्ही आहे ठीक आहे मग फोन पण नाही जेवण झालं ना मग ती टीव्ही पण नाही बघणार फक्त तिला जेवायसाठी फोन आणि टीव्ही लागत जेवण झालं लास्ट बाईट झाली ती आपोआप ती उठून जाती आपला खेळत ती काही खेळती ती ते आपल्याला भांडेगुंडी खेळ ती आपली डॉला ना मेकअप करती मग तिला तिला फिरायला नेती आपलं सगळं तयारी करते ती पर्स घेईन फेर मग हे ल चालत राहत तिला मग त्या आपली बा
ली त्या त्या गोष्टींमध्ये ती रमते जस आपण लहानपणी ह गोष्टींमध्ये खूप रमायचो. कधी टीव्ही असेल नसेल आपल्याला एवढा काही फरक नाही पडायचा की टीव्ही आहे आपण जेवायला नाही पाहिजे असं काही नसायचं, मु
नाही बरोबर आहे माझा मुलगा आहे त्याला तो त्याला टी व्ही समोर हा आहे तर तो दुनियात सगळ्यात हुश म्हटलं नाही. खुश मुलगा खुश खुश खुश है फोन, टी वी टी व्ही बंद झालं ना सगळ्या दुखी
हो हो हा नाही आता हे तुमच्या मुलाच नाही पण सगळ्यांच्या मुलांच आ तसच झालंय म्हणजे त्यांना कधी कधीतरी कुठे ना कुठे तरी त्यांना स्क्रीन दाखवावीच लागतीय. म्हणजे भले त्यांना आपल्याला थोडं शांत बसवायचंय ना, तर स्क्रीन म्हणजे जर गाडीमध्ये बसलेत किंवा कुठे ना कुठेेतरी पेरेंट्स जरी त्यांनी जेवताना नसतील देत पण वेगळ्या ठिकाणी देतात ते फोन असंय म्हणजे मॅडेटरी झालं आता ते फोन देणं.
आम्ही ना त्या मुलांनाना दूर नाही करू शकत फोनवर फोरून की हा तुम्ही आता तुम्ही दूर राहा तुम्हाला फोन नाही भेटणार आता त्या दच लागत फोन की हा पुन्हा सगळं तर ए आयचा जमाना चालला आहे आता ए आय आहे. ते तर मुलांना त्याच्या सोबतच चालायला लागणार आहे. कोच्या सोबतच फक्त आपल्याला हे पाहिजे लिमिटेशन पाहिजे. कि ह तुम्ही काय बघायचा फोन आ त जास्त हो लिमिटेशन पाहिजे.
ली क बा मुलं काय ब कुठ कंटेंट आहे काय स् अो कुठे टाकत तर नाही ना नेटवर्क आता पेरेंट्सच तेवढंच काम राहिलंय फक्त कि आता आपण आपले पेरेंट्स काय बघायचे आपले आई वडील आपली आजी आजोबा आपल्याकडे लक्ष ठेवून असायचे की आपण बाहेर काय खेळतोय, कुठे खेळतोय, मुलं कुठे काय म्हणजे नाही का कुठे जाऊन जास्त मस्त करतय का कोणी बाहेरचे लोक येऊन आपल्याकडे बघतात ते का ते असे लक्ष ठेवायचे. पण आपल्याला हे सगळं वेब वर करायचंय म्हणजे पूर्ण सगळं इंटरनेट वर बघायचंय की बाबा मुलांना कोण काय कारण की आता काय काय आलंय ते व्हिडिओ घेतात अपलोड करतात. फेस चेंज करतात आणि डीप फेक आलेल आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यामध्ये आपल्याला खूप
टास्कता ते मुला छोटे मुलाना तुम्ही ना, एक त हो तुम्ही ते करा एक तस् आला होता की तो म्हणतो, तुम्ही ना फॅन बंद करून दाखवा एक नंर नंबर वन त फॅन बंद करून प
बापरेम पण हे हळूहळू जाऊन किती रिस्क होऊ शकत ना आता हे तर फक्त फॅनचं होतं किंवा बटन पण समजा तुम्ही काहीतरी काहीतरी मोठं सांगितलं ते मध्ये आलं होतं ना की लोक म्हणजे जमप, करत होते मुलं टेरेस वरून ह्याच्यावरन जमप करत होते कारण की त्यांना तास दिला होता. हे कयलाच पाजे तुम् अस म्हणजे ब लोक काय काय म्हणजेता हे खूपच झालेलं आहे. ि हे टास्क करा आणि नाही मग तुम्ही आमचा व्हिडओ इव्हिडओ पण बन म्हणातम्ही तुम व्हडओ अपोड करू कुठे पण अस म्हणे खप इ् नेबरहुडमध्येध्येच एक इन्सिडेंट झाला आजी आजोबर हात होते त्या आजी आजोबांना म्हणजे कोणीतरी मॉनटर करत होत कंटिन्युअसली की हे दोघं एकटे असतात. त्यांनी काय के त्यां इन्फॉर्मेशन काढली इन्फॉर्मेशन काढून त्यांनी त्या म्हणजे ब्लॅमेल केलं डायरेट म्हणजे हाऊस अरेट वगैरे आजल करतात ना ऑनलाईन अरेट वगैरे आणि त्यांना वाटलं हे खरं आहे बिकॉज ते वेग त्या जनरेशनचे आहेत ना आता ते म्हणजे एकदम मतारे आहेत ते तर त्यांना त्या जनरेशन मध्ये असल्यामुळे त्यांना अस वाट क हा मे बी असं काही खरं असेल नाही का की आम्ही तुमचं नाव लाू कुठेतरी आम तुम्हाला फसवू अस करून त्यांनी त्यांच्याकडन एकोणीस लाख रुपये काढले. एक एक लाख, एक एक लाख असं करून त्यांना ब्लॅकमेल करत करत त्यांच्या म्हणजे ऑलमोस्ट रिटायरमेंटचे जेवढे- पैसे होते. सगळे त्यांनी अकाउंटमधन काढले आणि त्यांनी रिअलाईझ नाही केलं की - आपल्याबरोबर काय झालं? म्हणजे, त्यां त्यांना हे पण नाही रिअलाईझ झालं की ऍकच्युली तो आपल्याला फेक करत होता. काही दिवसांनी म त्यांनी हळूहळू त्यांच्या मुलांना सांगितलं. सगळं केलं- मग ते म्हणले नाही तुम्ही फस - लायत म्हणे. तुमच काही नव्हतं त्याच्यामध्ये, त्यांनी तुम्हाला फक्त हे हाऊजरेस्टच्या नावाखाली फसवलं. म्हणजे असं त्यांना नंतर कळालं. म्हणजे एवढं भयंकर झालंय ना आणि त्यामुळे सगळ्यांनी अवेअर पण राहण -
बरोबर आहे. नाही गव्हर्नमेंट अवेअर करती ना. ते फोन वर चालत राहत कि-
ओटी पी नका सांगू आणि हे हाऊज अ रेस खोटं आहे. हो ना हे पण सांगणं म्हणजे- आता आपल्याला लाईफ मध्ये ना फक्त वेब वरती जेवढं आपण मॉनिटर करू म्हाताऱ्यांना आणि लहान मुलांना- हेच आपल्या जनरेशनचं काम आहे. हम्म. हो चलो. हो. हो त्या जनरेशनला माहिती - आपल्या जनरेशननी ऑलमोस्ट आता हे सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्यालाच करावं लागणार आहे मॉनिटर ह्यांना.
हो हो.
हम्. चला छान वाटलं खूप इन्फॉर्मेशन शेअर झाली. थँक यू मस्त वाटलं. बोलू परत. बाय नमस्कार.
नमस्कार.